अ.
हॅलो.
आईशी तर बोलतायत का?
होय. आपण कोण बोलत आहात?
ताय
अभ्यास करत आहोत आम्ही आता.
ह, जेवला काय?
हम्म, आत्ताच जेवण झाले.
हं
तुमचं?
हो, जेवले की. बाकी काय करताय तुम्ही कोर्स वगैरे कॉलेजचा?
ह्, कॉम्प्युटरचा कोर्स लाय आणि डिग्री कॉलेज. तुमचं काय चालू हाय?
पी एसी मायक्रेनॉलॉजी फ.
आह?
बीएससी मायक्रोबायलॉजी तो कोर्स कर.
कायर
इथे ना
नाही, रेंज नाही आहे. आणि मग पुढे, पुढे काय शिकण्याचा कोर्स आहे तुमचा?
पुढे शिकायचं नाही आहे मला. जॉब वगैरे करायचा आहे
अजला जा
हो बोला आजल तो हो
आणि
आणिच नाही नाही तुम्ही काय करायचं ठरवला
अ आय टी पार्क आय टी पार्क कला जॉक
ह ह आणि पुढे काय स्पर्धा परीक्षा वगैरे
स्पर्धा परीक्षा
हम्
बगाल विस स्पर्धा परीषयेत अभ्यासा एला वेळी मल
हम्म
थांबा आमच्या घरातल्या ज्येष्ठ नागरिक च
मायक्रोबायलॉजी मध्ये काय करत आहात तुम्ही ह
मी हम् त्या त्याला म्हणता येईल की एक छोटा शास्त्रज्ञ
चल्या पुुढे
म प सॉप करते सायंटिस्ट
काय आवाज ये ना
सायंटिस्ट म्हणून मी होता ते जॉब करू शकते मी
आणि
तुमचं काही स्वप्न वगैरे
स्वप्न पोलीस ब
हम् हम
तमत काय आहे
बच
आं
जॉब करायचं शिकून
हम्म
ए एसी करायला अस डोक्यात आहे
हम्म
हकून कोत
आ घरी मे एकटात असतोय
ब
आईवडील भाऊ
ते मुंबईला आहे
नाहीय का
हो
हा हा
हॅलो
हा
हॅलो रेंजीना येईना
हॅलो
हो हॅलो
हॅलो रेंज येण्याना झाली थोड वेळा रेंजला येत का आवाज कट होत आहे
असाय कि मुंबईमध्ये आईवडील काय करतात
इथं जॉब करतात
आपला जॉब करत
हम्म गवर्मेंट जॉब
जर पण च ओके
आणि काय विचारात
आणि भाऊ बहीण
म कायला काय शिकते तू
तो
हॅलो
तो बी फार्मासि
शिकतोय
हो
मला ट्रॅव्हलिंग करायला वगैरे आवडतं का
हो ट्रॅव्हलिंग खूप खूप
आत्तापर्ंत कुठे कसं ट्रॅव्हल केलंय तुम्ही
आम्ही आमच्या भागात धबधबे डोंगर
ची नाव नाही
ते ठिकाणाची आंबोली धबधबा सवत काढ तत बा
ह
नाईकवाडी कडा
हम
आणि काय विचारायचं आहे
हॅलो. आणि तुम्हाला काय विचार अस त विचारू शकता.
आ.
तुम्हाला मला काय विचारायचं असेल तर विचारू शकता.
तुम्हाने काय आवडते की तुमच्या हॉबीज काय आहेत.
मला पण ट्रॅव्हलिंग करायलाच, आवडतंय ड्रॉइंग काढायला आवडत.
मग कोणतं कोणतं चित्र काढले आजपर्यंत.
खरगच चित्र वगैरे,
कोणत?
निसर्ग चित्र.
माझं चित्र निघेल का?
काय?
माझं चित्र काढू शकार का?
हाडे न की.
आणि काय विचारायचं.
आणि काय?
ह ह देवा देवाला कोणीट जात तुम्ही.
देवाला वू मी आत्ताच जास्ट जाऊन आलेले. गिरनार ला गिरनार, पर्वत माहीत असेलच तुम्हाला.
कुठे नाव ऐकले? खुले राधे गुजरात हो हो एवढे लांब.
समोर
तिथं काय आहे गिरनार मध्ये.
पर्वत आहे दत्तांचं. हत्तांच मंदिर आहे. मग तूना आम्ही द्वारकेला गेलो.
हा हा द्वारकेला काय हाय?
द्वारका माहित नाही तुम्हाला? कृष्णाचं मंदिर आहे तिथ.
आणि
आणि तिथं नाातला हे. गेल
सोमनाथला
होय.
एवढी मोठी मंदिर हाय ती.
होय.
आणि
हा मंदि जला ओते
सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा बघितला का?
अर्ग काय
कृठ हाय तो?
आहे किच ते
तो जगातला मोठा पुतळा आहे.
ओय
आणि कोणत्या, कोणत्या ठिकाणी गेलात फिरा
आणि तेवढं पोरबंदरला गेलेलो.
पोरबंदर.
तो गांधीजींचं चे जन्मथ स्थान स्थान आहे ना,
हा हा.
त्यांच्या काय घर वगैरे बघून आलो.
हा ह हा.
हम्म.
गोव्याला कवा गेला का नाही?
गेलेलो, गेलेलो. एक दिवसाचीे ट्रीप होती ती तिथून मालवणला वगैरे गेलेलो.
हम्म हम्म.
म गलेले की नाही?
आमच दरोच आहे आठवड्यातन एकदा जाय
अक हम्
आणि आंबोली घाड बघितला काय?
बघितलंय.
ह आणि काय? मग आता कुठे फिरत आहात का बाहेर?
काय काय?
ह.
काय बोलला?
हम्म रस्त्यावर फिरत आहात का?
काय?
ह
हॅलो.
हॅलो आवाज येत नाही.
नाही येतय का?
नाही कट होतोय आवाज.
हॅलो.
हॅलो.
हॅलो.
हा येतोय आवाज? अम्
हॅलो.
चालेल ठेवते मी.
हा हा.
बोलु.
नाईस टू मीट यू.